नमस्कार.
काय चालू हे?
काही नी हो भाऊ जेवण झालं बसलोयत.
ला
काय म्हणताय अजून?
शेती वगैरे आहे का नाही?
हो शेती वगैरे आहे ना पण आमच्याकडे गावी आहे.
गावी आहे का कोण करताय की नाही शेती का अशीच आहे?
नाही शेती आहे ना आमच्या चुलत्याला आम्ही दिलेले आहे कोल्हापूरमध्ये आहे. तिकडे दिलय.
हो.
हम्म. आम्ही फक्त वडील सर्विसला होते रेल्वेमध्ये ट्रान्सफर झाले होते आम्हीचे गाव होऊन गेलं चाळीस वर्षापासून आम्ही इथेच राहतो.
हो का?
हा
काय ओ बिझनेस वगैरे कसं चालू आहे?
बिझनेस छान आहे बिझनेसचा काहीच विषय नाही कारण माझा मुलगा इंजिनियर आहे सुनबाई सुनबाई पण सर्विस ला आहे टीचर ला.
हो का?
हम् मुलगा बी मेकॅनिकल आहे मुलगी हे सुनबाई बीयी इलेक्ट्रिकल आहे.
हो का?
हम् त्याच्यात नाही मुलाचा म आमचा बिझनेस आहे. आमच्याकडें माँड्युलर किचन आणि फर्निचर आहे सगळं. मुलाचा बिझनेस आहे हो आणि सुनबाई सर्विसला जाते.
सर्विस ला इकडे आहे.
हम. आमच व्यवस्थित हाय काहीच प्रॉब्लेम नाही. काय मला माझ्याकडंन आता ते करायचं नाही म्हणतात मुला सुनबाई. पप्पा तुम्ही आता भरपूर केले आमच्यासाठी ते काय रिटायरमेंटचे बेस् रिटायरमेंट ची बेस वरती ते साहेब आहेत की आता.
हम्.
कोरोना नंतर मग ते मी जे बंद केलं ते मुलगा म्हणे पप्पा आता नाही काय करायचं भरपूर केलं आम त्याच सगळ शिक्षण केलं सगळ्या गोष्टी केल्या एकदम वेल सेट आहेत सगळ दोघं पण.
हो हो आता का बरं काम केलं पाहिजे आराम पाहिजे ना जीवनाला.
काही एकदम छान. परमेश्राच्या कृपेना अतिशय सुंदर काम चालूय काहीच प्रॉब्लेम काय असतंय मुलांना आपण जो पण आपण करतो तो पर्यंत आपल्या मुलांचं शिक्षण करून तिथं पर्यत घेऊन जायचं आपलं काम कराय असतंय एकदा ते कामाला लागले ते आपलं काम संत मग आपण तिथे निवृत्त होऊन जातो त्या गोष्टीत
हो बरोबरे.
आपण करत राहायचं ज्या दिवशी वाटतय त्या दिवशी थांबता येते. आपलं कामच जबाबदारी तुमच्या वडिलांच्या कशी तुम्हाला मोठं करायचं तुमच शिक्षण पूर्ण करायचं आणि तुम्हाला रेगारूपेला लावण्यापर्यंत वडलांच क एकदा लग्न झाले की तुम्ही तुमच्या पायावर उभ रायला रिकामे झाले. असं तो प्रकार असो तंस आपल्या सगळेच होऊन गेले. माझ. माझं सगळे तर दोन मुली आहेत दोन मुलींची लग्न झाली आहेत माझं. मुलाचं लग्न झालंय सगळं सगळे एकदम काही प्रॉब्लेम पण नाही.
ना सर्व सोयला लागेल बा.
सगळं सगळं अगदी व्यवस्थित आहे सुरळीत आहे सगळ्या गोष्टी.
नाशिकला प्लॉट वगैरे घेल का काय तुम्ही.
फ्लॅट आहे आमचं स्वतःच टू बीएचकेचा फ्लॅट आहे. हो टू बीएचकीचा फ्लॅट आहे आमचा.
तास
फ्लॅट आहे गाडी आहे फोर व्हीलर आहे. टू व्हीलर आहे हम्म सर्व आहे.
अ शेती वगैरे कोण करतय आता.
आमच्याकडे कोल्हापूरात चुलते बघतात शेते आमची आमच्याकडे सगळ ऊस अस त हा आमच्याकडे आम्ही चार चुलत्या होत त्यामुळे.
अस नां काही ना काही करीत असतील ना कोणी ना कोणी.
डे इथे गावाकडे करतात कोल्हापूरला आमचे जे चुलते वगैरे आहेत ते सगळे कोल्हापूरलाच आहेत. मग आम्ही काय केलं वडिलांच्याकडें आमच्या वडलां सगळ्यात मोठे आणि तीन लहान होते त्यांना. मग ते आम शेतीना ते वळण कस उचल त्यांचे कस आपण हच्यात दोन तीन चार असशे असतात ना. एका पट्टीला पट्टी शेतीला शेती शेतीला लागून आमचा जो एक होत त्यांच्या शेजारच्या चुलत्यांना मी देऊन टाकला बाबा तुममिस करा.
असं असं म्हगजे खंडाने जाऊन टाकलं बघ.
हा बस बस वर्षाला बाबा तुम्ही आम्हाला. मला एव मकडून ते पाच पन्नासजार येत नाही कारण तेवढा खर्च
हा हा म्हणजे खंड खंड नच देत म्हणजे.
हो हो हो तेवढं ते खंडन देऊन टाकतोय मी.
हो हो. बरं ना ती आच खाटी आपल्याला कधी काम येईल ण्यापेक्षा खंडना दिलेलं बरं नाही तर वाट्यान केलेलं बरं. आणि जमीन म्हणजे गवच राहते जमिनीची बोलली.
हम्म. वडिलो पारजीत गोष्ट आहे ती तस काय काढयची आपण जे आहे ते चालू ठेवायचं. आता आम्ही मला नाही मिळाल वेळ पाहिजे मुलाला नाही वेळ मिळाला पण ति कॉल होतं का नाही आपल्या.
हो तेच. आपलं नाव तर लागून राहील ना ते जमिनी वगैरे व.
हो जमीन मग ते नावत आहे.
मत्यावस.
तुमची शेती वगैरे आहे का?
हो आहे ना शेतीच करतो आम्ही आस.
कुठे इतके नाशिक मध्येच करताय का.
गावाचं नाव नाही सांगते ना.
अच्छा
आपण कॉल वर बोलतोय ना माहिती.
बरोबर बरोबर नाही नाही इथे नसे हेतलाच करता का इथे जवळपासच. हम्म.
गावातच राहतो आन प्रॉपर आम्ही येडल्याच्या पाईला बसून आणि येडस शेत इने शेती वगैरे येडस करतो असं.
बरं बरं बरं बरं मग
द्राक्षची बाग आहे ना द्राक्ष हा द्राक्ष बाग तय करतो आम्ही. एन बाकी इतर गोळगाडको आ. हो मन तेच ना द्राक्ष माझ्याकडं वर्षी पाऊस झालताना
हम्म.
तर त्या पावसानं द्राक्षाला मालच नव्हता.
बरं
हा आणि त्यामुळे खूप नुकसान झालतं म्हणजे असे भाव असून पैसे झालेने असं.
हम्म हम्म हम्म.
माहितेय ह
ह्यो ना.
हो मंग त्या भाव पा द्राक्षाच म्हटलं तर भाव पाहिजेन त्याला.
हम्म आणि त्याचं ते फार सांभाळवं लागतं ना पण ते.
हो मग ते बारा वर्ष सांभाळावं लागतं तेन म शेवट जाऊन
म तिथं द्राक्षावरती ते पण औषधं वगैरे फार माराव लागत असतात.
हो औषध वगैरे फार मारवा जवळ जवळ अस एक एकरा ला दोन ते अडीच लाखाच खर्च येतो. औषध वगैरे हो म.
हा.
मग त्यात खर्च निघून आपला काही हे झालं पाहिजे फायदा तर उपयोग आहे नाहीतर काय उपयोग ना. खर्च काढून फा फायदा झाला पाहिजे तर उपयोग येतो बाग संपनं बी.
बरोबर आहे हा. नाही तर मग ते काहीच उपयोग होत नसले ना.
होय तेच ना.
हो ना ते तर खर्च पण निघाला पाहिजे आणि ते म चांगला दर पण आला पाहिजे.
हो नफा झाला पाहिजे ना ते आता असं.
आणि ब असं पाऊस वगैरे आला म्हटलं म्हणजे नुकसान होन जात असेल ना?
नुकसान होतेस असं.
पण असं बारीक पावसण होत नसेल ना?
नाही बारीक पाऊसा मी. नाही पण असं एखांद्या वळेस येतोच भरपूर मोठा पाऊस येतो असं म्हणे आता ये आ पले दोन तीन दिवसापासून पावसात बघा या एवढ्याने आणि काही नुकसान नाही होणार.
बरोबर आहे पण त्या गाड्याला पोचायला तर म तु म मनी फुटतायत ना.
हो मग असं द्राक्ष पिकायला लागले तेव्हा पाऊसा आला जाड म्हणे वगैरे मग तवा प्लॉटला क्रॅकिंग वगैरे असं यंत.
बरोबर आहे बरोबर हा.
हो मग त्याने भाव कमी होतो.
हं हं.
ते द्राक्ष म्हटलं ते ऐंशीच्या वर विकलं साठ सत्तरच्या वर विकलं तर चांगलं हो. पण त्याला मालच तेवढे पाहिजे.
ह ह ह.
हम्म. आणि टोमॅटो पण पिकतो टोमॅटो म्हणजे असं सातशे आठशे रुपये जाई गेली तर फायद्याचच राह.
हम्म हम् हम्म‌.
हो.
टोमॅटोला पण रेट चांगला मिळतो ना आपण पण त्याला पण त्याला एवढा खर्चात येत नसेल नऔ
नाही टोमॅटोला एवढा खर्च येत नाही पण अब दा खूप राहत न त्याचा‌त.
काय होते.
अबदा खूप राहते म्हणजे कष्ट खूप राहते त्याच्यात. अ इकडे आमच इकडे कसं म्हणजे अस टॅक्टर फसणे वगैरे ते जास्त होतं ना.
बरोबर आहे.
ह म्हण त्या कॅरेट भर वीस किलोची जाळी राहते.
बरोबर आहे.
ते जवळजवळ असं म्हणा भरपूर लांब उचलून न्यावा लागत मग तो अडचण येत. त परत खोडायला खर्चच नाही खर्चच नाही असं शारीरिक कष्ट जास्त होऊन जा त्यात हो. मग तेच
आणि सगळं एवढं करून रेट पण मिळायला पाहिजे नाही तर मग काय त्या कष्टाला अर्थच राहत नाही.
मग तेच ना आज म्हण तीच्या वर जाई विकली क टोमॅटोची.
हंम.
तर फायद्यातच राहत.
हम हम.
आणि टोमॅटोच कसं आहे माणसाला खुडयला द्यावं लागत वीस रुपये जाई माणसाला खुडायला द्यावं लागती.
बरोबर आहे.
परत गाडी भाड राहत पंचवीस रुपये जाळी.
हा.
म्हणजे एवढा खर्च होतो ना खर्च गाडीन माणसेची मजुरी वगैरे काढून.
हां
थोडे पैसे उरले पाहिजे तर उपयोग त्यास.
हम हं हम. बरंच ना ते खर्च करायचा आहे त्याला बी बीयान आहे त्याच्यानंतर ते. शिध घालायचे. जाळी करायचे ते परत मार्केट ला घेऊन जायचे विकायचंय. बरंच त्याच्या ह बराच आहे ना त्याच्यामध्ये पण प्रोसेस.
हम त्याच भरपूर कष्ट आहे न व्यापाऱ्यांला काही नाही माल विकत घ्यायचा. अन् दुसरीक पाठवायचं आणि त्या त्यांचा नफा निघून जातो.
हो ते जागेवरती ना त्यांना खर्च हाताला मळ ना पायाला मळ. जागेवरती पैसे मिळून जातात ना त्यांना.
हो म तेच ना.
आणि तुम्ही कष्ट शेतकरी लोक बिचारा कष्ट करतो रात्रंदिवस. आणि त्याच्यातून तरी मिळालं पाहिजे.
आता असं म्हणण तीन दिवसापासून पाणी चालू हाए वरून त्यात टमाॅटम जास्त गुडग्या गुडघ्या भर पाणी तुम बेल राहतं. जो पाऊस पाऊस थांबतो.
हा.
तवापरत वावरत जाव लागत आणि वावरत ना आख्खं पाणी काढायला नाली ख
नाली खोदावव लागतात हो हो नाली पास करावं पाणी पास कराय ला.
ह पाणी जाव असतो थांबावं लागत नंपरत नाली बजून द्यावं लागती. कारण की लोकांच्या वावरात पाणी जायला नको.
होहो ते पण आहे त्यांचं नुकसान व्हायला नको.
हो मग त्यांचं नुकसान मग ते असं करावच लागत ते.
हं.
नइ पावस पाण्याच फवारणी वगैरे ते भरपूर अ असं म्हण जवळजवळ वीस तीस लिटरचा य राहतो शिकारा.
हं हां हां.
तो कांद्यावर घेऊन अख्या प्लॉटला मारावा लागतो त्यात हा त्यात असं म्हण तीन-चार शिकाऱ्या मारावच लागत्या अशी.
हं हं हं.
मग ते खूप अवघड होतं त्यानं अख्क शरीर दुखणं वगैरे.
बरं बरं मेहनत फार हाय त्यात.
हो मेहनत भरपूर आहे त्यास.
हम.
ते असं म्हणा जॉब वाल्यांना नाही कळणार पण शेती वगैरे
शेतकरी लोकांना होते फार ठीक है ठीक है चालेल.
दहा मिनटं झाली का आपण.
मी करतो का हो मी करतो काल.
ठीक आहे करा.